चालतंय.
नमस्कार बोला ना.
काय चाललं?
हम् चालेल आज आपण ना राहनी मान किंवा मग बेशभूषा वगैरे आताचं जे खाणपण ये त्यावर चर्चा करूया. हम्म. चालेल, काय म्हणत आता आता च्या राहणी मानात आणि पूर्वीच्या राहणी मानात काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं तुम्ही सांगा काही शब्द मग मी बोलते.
आता पहिले लोक कस लग्न झालं म्हणजे आपलं भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे. तर त्यांच्या समोर एखाद्या निर्णय बाई गेलं म्हणजे कंटिन्यस मी डोक्यावर म्हणजे प्रत्येक वेळेला डोक्यावर पदर अस हो.
बरोबर.
बरं. पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांचं वर्चस्व जास्त असतं महिलांमुळ.
हम्म हम्म हम्म.
आणि त्याच्यामुळे मग दिवसेंदिवस राहणीमानात असा बदल होत गेला. ते पुरुषांबरोबर तर महिला काम करू लागल्या.
हां.. हा.. गाडीवर म्हणजे कसं आता पूर्वी बायका घराच्या बाहेर पडत नव्हत्या किंवा मग जॉब झालं किंवा शिक्षणासाठी असं एवढं ते ह बायकांना अधिकार नव्हता त्या गोष्टींचा. आता बायका म्हणजे स्वतः स्वतःच्या पायावर -पायावर उभं राहून जॉब करू शकतात किंवा शिक्षण झालं सगळ्या गोष्टी त्या स्वतः निर्णय घेऊन करू शकतात, त्याच्यामुळे राहायचं कसं काय नी हे पण आपलं स्वतःवर डिपेंड झालेय ना कि म आता एखादी उच्च शिक्षित बाई अ ब स्री असली, तर ती तीच ठरवते की मी कसं राहायचं, काही नाही हे कोणी दुसर नाही सांगणार, म्हणजे मीच स्वतः ठरवेल की आपण कसं राहायचं काही नाही. मग त्याच्यामुळे काय झालंय की जीन्स पूर्वी फक्त साड्यांवरच बायकांना बघायची सवय होतीयं ना, बायका पण तसच रूल फॉलो कराय चे साडीच घालायचं पूर्ण अंग झाकून. मग आता काय आलंय की, वनपीस एक पट्टीचा ड्रेस म्हणजे आता खूप असं अंंग प्रदर्शन जास्त चाललंय. मग ते त्याचा परिणाम कुठे म्हणजे शिक्ष शिक्षणामुळे काय आलंय की बायकांचा विचार करण्याची पद्धत बदलून, चेंज होऊन गेलीयं. त्याच्यामुळे कपडे वगैरे घालणं म्हणजे हे तर नॉर्मल झालाय आता कि, सगळेच म्हणजे वयस्कर असू हो किंवा काही मुंबई साईड गेलो आपण तर खूप वयस्कर बायका सुद्धा असं शॉर्ट कपडे हे ते तिकडेच घालतात. पण गावाकडे बघितलं तर गावाकडे नाही चालत तेवढं आहे ना- म्हणजे बऱ्यापैकी साड्याच घालतात बायका एक तर नऊवारी पातळ नाही तर मग साड्या- म असं एक पूर्वीचा आणि आत्ताचा भरपूर फरक झालाय.
हो
बाकी काय वाटतं अजून?
ह हॅलो
हॅलो
हा आवाज बारीक येतोय मॅडम तुमचा.
अस काही नाहीय ते शिक्षण प्रणाली असते, उच्च शिक्षित बायका ह्या राहणीमानामध्ये स्वतःचा बदल करतातच. मग थोडसं अ बाहेर. परदेश देशात त्याच्यात भाग होतं पण आता झालंय काय संस्कृती अशी झाली ना हे अ- अंग प्रदर्शन होतं म्हणजे स्वतःच चारित्र्य उघडकीस आणतं बायका- चारित्र्य जपत मग जसं पहिला महिला चारित्र्य जपत
हूं.. हूं.. हूं.. हूं ते पण आणि तस. ते एकमेकांचं आता काय होऊन गेलं कॉम्पिटिशन वाढलं एकदम नाही का, कि हे ही अशी राहणार त्याच्या पेक्षा मी असं वेगळं काहीतरी करून दाखवते किंवा वेगळं राहण्याचा प्रयत्न करणार बायका. म्हणजे अ बायकांच असतचं एखाद असं जलसपणा नाही का तिनी अशी साडी घातली तर, मी असंच घालून रा तिने शॉर्ट कपडे राहते ते मी शॉर्ट कपडे म्हणजे एक तो पण एक भाग झालेला. आणि शिवाय मोबाईल, इंटरनेट किंवा मग- सोशल मीडियामुळे पण आहे ना बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आता. एखादं काहीतरी ट्रेंडिंग आल्या काहीतरी समजा ड्रेस झाली किंवा साडी एखादी साडी आली तर तीच लगेच दुसरी बघणार आणि त्योच साड्या बाकीच्या बायका किंवा मग ड्रेस त्या बायका घेत असतात. बरच ठिकाणी आं मी बघितलेलं सोशल मीडियावर बघा. तर याच्यामुळे पण बऱ्याच जणांच्या हा विचार करण्याची किंवा त्याच्या सोशल मीडियामुळे पण विचार करण्याची त्याची पद्धत एकदम बदलून गेलेली आता. आण पूर्वीच्या लोकांच कसं होत कि माणसा माणसाच्या पुढे बोलायचं नाही किंवा आता एकदम आपल्यापेक्षा वयाने मोठे किंवा मग हो एखादे दीर झाले जेट झाले किंवा सासरे झाले त्यांच्या समोर असा कंटिन्यू पदार असायचा बायकांचा. आता गावामध्ये पण घेतात पदार असं नाही. पण मग पूर्वी अस एकदा म तोंड तोंड पण दाखवत नव्हते. आता नॉर्मल असा पदावी घेतात. म्हणजे हळूहळू ते राहणी मान ते सगळं आता बदलत चाललेले. पूर्वीपेक्षा. असं, परत खाण्याची पद्धत झाली या सगळ्या गोष्टींमध्ये आणि
ऍक्च्युली राहणीमानाम तो ना मॅडम राहणीमानामध्ये कसं होतं ना की राहणीमान म्हणजे आपण जे घालतो जस वावरतो.
हम्म.
हा विषय येतो बरोबर कि नाही. आता कस असत ना की आजकाल त बघितलं बऱ्याच मंदिरांमध्ये पण वेशभूषेवरून एक प्रकारच्या राहणीमानावरून बंदी केलेली आहे. कि तुम्ही असे कपडे घालून नाही येऊ शकत तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला असच यावं लागेल. आता भरपूर चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलं आहे. जेणेकरून की ज आपली संस्कृती कशी टिकेल आणि
ते पण आणि कसं माणसांचं बघ बघण्याची दृष्टी आता वेगळी झाली आहे ना पूर्वी कसं आता पूर्णांग बाईच झाकलेलं असायचं मग हे बलात्कार झाले किंवा या गोष्टींचा एवढा हे होत नव्हतं.
तो ना संस्कृती टिकेल का धर्म टिकेल पण कस अस तो ना आता ते बलात्कार-बीलात्कार तवा राहणीमानाचा विषय येत नाही. पण काय होत ना
नाही नाही आता म्हणजे मेंटॅलिटी लगेच माणसाची बदलते ना आता तुम्ही एखादं बघा नॉर्मली आपण एखाद्या गावात राहिल. त्या बाईनें जर तिथे शॉर्ट वगैरे घातलं तर सगळ्यांचि नजर त्या बाईकडे जाणार. बरोबर म तिच्या मते लगे दृ दृष्टिकोन लोकांचा असा वेगळा होतो त्या बाई बद्दल. आता आपण ठीक आहे जे शिक लेले आहे त्यांना नाही त्या कपड्यांचा काही प्रॉब्लेम. पण हे अशिक्षित लोकांना पहिले त्या गोष्टींचा प्रॉब्लेम राहतो, की बाबा हिने कपडे कसे घात नाही मग ही हे दाखवणार ते दाखवणार. हे माणसांसाठी करते, किंवा असं काही या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्या गोष्टीचा पण फरक पडतो ना. आसं हॅलो हॅलो हॅलो. हा, हा बोला ना.
शेवटी कस असताना आज आपण मागच्या पिढीकडन शिकतो की, आपण कसं राहायला पाहिजे. आता आपण राहणेमानाबद्दल बोलतो, बरोबर की नाही? आणि उद्या आपणच क जगाच्या बरोबर, थोडसं प्रवाहा बरोबर आपण स्वतः पण अपडेट होणारे, अपडेट होणारे म्हणजे आता तुम्ही झालं, मी झाल, जीन्स तर घालतच असू. बरोबर की नाही? मी कुठे काही कार्यक्रमला राहिला, म्हणजे थोडस काहीतरी ट्रॅडिशनल करण्यात ते जास्त वेस्टन लूकवर भर देतात. मग आपले दे कशी असावी. परदेश देखण्यानुसार आपण राहणीमान ठेवलं आपलं तर, असं वाटत की नाही, खूप एक म्हणजे चांगले आहे, मोठ्या घरातले असेल, स्टेटस अस तस असेल. मग त्याच्यावरुण दर्जा ठरवला जातो. खर तर राहणीमानावरून दर्जा ठरतो. की तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे आहात? बाकी काही नाही. मग तुम्ही मग केस कशेही ठेवा, कोणी विचारत नाही. पण तुम्ही घातलेलं काय? त्याच्यावरून मात्र समाज म्हणून आपलं राहणीमाणच असं ठेवायला पाहिजे की उद्या, उद्याची पिढीनं आपल्याकडून संस्कृती टिकण्यासाठी
भेटलं पाहिजे ओ प्रोत्साहित झालं पाहिजे. आणि मागच्यापिढीला आपण स्वतः, फॉलो पण केलं पाहिजे.
हा तसं. कसं ते म्हंटलं ना, कॉम्पिटिशन झालेलं आहे आता की, बाबा म्हणजे चांगलं राहिलं किंवा हे केलं तरी ह अ लगेच असं, एखाद्या कॉलेजमध्ये गेले तुम्ही समजा तिथे कंटिन्यू पंजाबी ड्रेस घातला मुलींनी तर लगेच तीचं वाल हे ठरवता की, बाबा ही एकदम ओल्ड फॅशनची आहे. किंवा असं जसं नाही का. आणि तेच त्याच मुलीने जर असं काहीतरी वेगळं काहीतरी जीन्स किंवा शॉर्टटॉप हे ते घातलं, तर तिला लगेच वेगळ्या नजरेने बघणार. लोकं हे ना. तेच्याबद्दलचे विचार लगेच वेगळे होउन जातात लोकांचे. एक त्यामुळे पण की समोरचा काय विचार करतो आपल्याबद्दल? यामुळे पण बऱ्याच जण राहणीमान हे बदलंय किंवा चेंज करतात लोक. हॅलो
बर बरोबर आहे.
हा. बाकी काय वाटतं मॅडम? अजून काय फरक झालाय आज? म्हणजे राहणीमान किंवा इतर गोष्टींमध्ये अजून काय फरक वाटतो? आधीपेक्षा
हा आता झाली तर झाली चेंज पण मग जगाबद्दल अपडेट होणं पण गरजेचंच आहे. नाहीतर तुम्ही लोकं म्हणतील हे अजून बॅकवर्डलाच आहे. जे कि तसं नसावं मग आहे कि नाही. उच्च विचार सगळ्यात अस! ली तर अ लोकांना समजतं की नाही जे पण आहे जगाबरोबर मी चालले तिच्यामध्ये जास्त! सकाळी, अतिशय योक्ती झालेलीच नाहीेये असं? असं विषय असतात तर अस काही फरक पडला इतका नाही वाटत मला. हा, आता मग लोकं चार लोकं काय म्हणतील. सून जर आपण आपली राहणीमान ठरवणार अस. आपलं नाही चार लोक काय म्हणतील हे म्हणून राहणीमान ठरवलं तर मग स्वतः जगायचं कधी?
हा मग तेच म नाही मग त्याच्यात, इतर लोकं काय म्हणतील त्याच्यामुळेच बरे लोक बरेच लोक बदललेले आहे आता असं हून गेलेले आहे. ते परिस्थिती नसताना सुद्धा जर ते सोंग करत असलं? तर मग त्याचा काही उपयोग नाही ना, बरोबर आहे की नाही.
चालेल ताई चला आपला वेळ झाला मी तुम्हाला कॉल करते हां.
हॅलो हा मॅडम येतय.
झालंय म्हंटलं आपला वेळ मी करते पुन्हा?